हॅलो हलो हा बोल.
अगं त्यां दुसऱ्या होता प्रीत तू दुसरा नंबर दिलतीस बघ.
हा!
ती माझी बहिणीची मैत्रिणीच होती, तिला मी लावणारच हो तो ग त्यामुळं. तिच काय कॉल कंप्लीट झाल ते वाटत, म्हणून तिला लावणारच होते तोपर्यंत. त ते झाले.
हा, हा!
हं!
मग बोलात किती कॉल केलीस म आता त्या मुलीला कॉल केलीस का?
आता त्यात ती आता फोन केल ति ती ज रागायला. तिजा लागायला त ती फोन केल ती म तू म्हनंलीस ना उद्या नको आता एक कर. त्यामुळ तुला केलो, म तिला म्हणलो एक दहा मिनटं थांबा. हा हो म तुझ प्रॉब्लेम येणार ना म्हणून म्हनंलं.
हा तीच पण आता लास्ट दोनच राहिल्यात वाटत.
दोन हायत काय?
मग मला मुलीला उद्या दवाखान्यात घेऊन जायचंय आहे, आणि मिस्टरांना पण दवाखान्यात अ दा खवायच आहे म्हणजे त्यांच्या डोळ्याचा एकां प्रॉब्लेम आहे त्यामुळे. म उद्या आमचा दिवस असाच बाहेर जाणार, आणि परवा सुट्टी मग घर
घरच्यांचे कॉल येतात ना व्हिडिओ कॉल मुलीं, मुलीसाठी माझ्या. त्यामुळे दोन दिवस अजून जाता तिचे.
सोबत असल्यावर मग कस सारखं फोन उचलायचं ना.
बरं आता मी ऊ-ऊ आज उद्या कंप्लीट. कर उद्या कम्प्लिट करणार होते मी तर आता म स मवारी राहिले तर तुला करतो मी. उद्या सगळे कॉल कंप्लिट करणार होतो ग, आता माझे किती राहतात बग सात आठ. पाच राहतात, हा पण तितके तुला उद्या परवा होईल.
कर मग राहिलेले सोमवारी मला कर ना, कारण मग मला उद्या मी दवाखान्यातस आस ना नाही ग मला अपॉइंमेंट घ्यायला पाहिजे, आज रात्री माझ्या मुलीची.
हा तेच म्हणल की म सोम राहिलेलं जर राहयल.
राहिलच तर मला सोमवारी करून टाक तु दुपारी. अ त्या पण मुलीला मी कॉल केला की मी मला आटवलं मधीच.
कि उद्या पर्वा त्यांना सुट्टी आहे म्हणजे मी आता बाजारातन काय आणायचं तर मी नियोजन करत होते ना म उद्या मित्रांचा उपवास आहे तर आस मला आटल उद्या शनिवार रविवार त्यान्ला सुट्टी
ह ह बर झालं सांगितलीस म्हणजे तुलापण हे नको.
नाय मला पण नाय म्हणजे जास्तकारून माझ मी बाहेर अस्लो की माझा कॉल माझ्याकडे नसतो. बे मिस्टरांच्याकडच असतो ग. कारण मुलीला घेऊन कस म कॉल नाही ठेवत माझ्याजवळ म्हणजे फोन नाय ठेवत.
व्हय तिला धरन्यारका फोन धरणार असं होत. ह चहा वैगरा घेतलास का?
हो हो झाला कायमचा.
हो. आता ती मला दोन कॉल करणार म मी करणार असं होणार ग. आता ती वेळ लय होणार फारच होणार म सहा वाजतील.
न. होय खरं बघ काय करून घ्या आता.
अगं मी सगळ्यात पहिला दोन तीनलाच तिला फोन लावलेला त्याचा.
हा.
म ती तिन मला पण करू दिली नाही आणि की म्हणजे आता कर तुजा आता लागला ना मला म ते आता करतो बोलते. आता काय करायचं सांग? तिनं मला दोन करू दिली असती ना तर आता दहा दाहा मिनटं म्हणजे वीस मिनटात तिचेे दोन कॉल झाले असे दोन काय
हा तिचे होतील वाटतग तिचे दोनच राहिलेत त्यामुळे म्हणत अस म्हणजे मग तुझ कॉल ती रिसीव्ह करेल ना उद्या आरामात.
हा व्हय.
आस असेल तुझं.
आता ती तिला उद्या रिसीव्ह होतात की नाहीत काय माहित.
होतात होतात की आता माझं कधीच कंपलीट झाले तुझे रिसीव्ह होतात की मला.
त्यातपूर्वी तिला फोण केलताना तिला होत नाहीत म्हणे रिसीव्ह. तझा काय काय असतय काय माहिती
सगळं डोक्याला तपाचं
हा प्रीतीला प माझा पण कॉल नाही झाला ग रिसिव्ह त्या मुलीला.
हा तिचं झाले टास्क ना. म तिनं आता कुणाचे तर तिनं मला वेगळा नंबर दिलिती. तिनं कुणाच्या तर आजुूनिक मोबाईल मध्ये चालू केला मग त्या व या्या नंबरवर करायलावली मला
हा तिने मला पण दिलेला तो नंबर पण त्या नंबरवर पण नाही लागला फॉट. काय तर अकरा ना सुरुवात आहे बघ त्या नंबरची ना.
हा काय नाहीती हो बोलते काय? अक अकराला सुरुवात आहे म लागलेला मला हा लागलेला आणि त्यात पण एक झिरो गेला माझा अचछा दोन तीन सि ररोज मिले का?
अगं तीस मध्ये खूप जातात झिरो एक सातात तरी जातातच.
बघ नाहीतर किती गेले झिरो, आता झिरोचे का पैसे पण मिळणार नाहीत काहीच नाही.
नाही नाही, हे कॉल आपण केला ना तर त्याचे येतातच किती जर रुपये, आता मला बघ चौदा रुपये आलेत, मग ते कशाचे नेमके आलेत काय माहिती, म्हणजे वेटिंग ला आहेत ते अजून दोन चार दिवसात येतील.
हम् हम, चौदाच रुपये आलेत कशाचे काय माहिती बहुतेक तू, तू कॉल उचलाय नाहीस ना, त्याचेे आले असतील ग.
हा, फक्त चौदाच
अगं एक एक कॉलच येत असल, हळू हळू जसं तुझं कार्य जस दिसत असल तसं येत असेल ग.
हा हा. पण तिथ कार्य कमप्लीट करताना तर चांगलं, सत्तरा ऐंशी रुपये दाखवत होत की भेटणार म्हणून
बघ, की, म मला तर अजून आल कधी येतील तेव्हा, हम हम. ऑडिओ म्हणजे आवाजावर पण आ असल घ काय माहिती?
तुझ्या मिस्टरांना नसते का उद्या परवा सुट्टी?
तर रविवारी अस असते ना.
हा, मग रविवारी तू पण जेमतेमच कॉल करू शकशील ना.
आणि रविवारी करणारच नाही, मी उद्याच कम्प्लीट करणार होतो, आता म्हणज सात आठच राहिलेत ना, आणि तसा पण माझा उद्या रिचार्ज रिचार्ज पण स आता माझा उद्या रिचार्ज पण संपणार आहे, आता उद्या तिरी संमते बाराला मग, उद्या दुपारीपर्यंत जे राहतात तेवढ्या सकाळी करून मी मोक होणार होते, अस म्हणून म्हटल मी उद्या करते सोमवारी भरायचा, रविवारी आता रात्री बाराला संपतय म कुणाचा तर हॉटस्पॉट घ्यायचा, नवऱ्याचा वगैरे, मग सोमवारी असं हो. रात्री बारा नंतर तर कोण मोबाईल बघ
हा, ते पण आहे क मी पण म्हणजे, आम्ही पण सकाळीच मारतोय रिचार्ज, जरी आता रात्री स
दिवशी संपणार आहे त्या दिव हम्म.
होय, मग दिवस दिवस जाते ना पूर्ण, काय कामाचाच नस डाटा असाच वाया जातोय. हा मिळत काळीच मारायचा म्हणजे, तो तर पूर्ण दिवस मिळतो ना असा
हम्म. तुझे असेच मला मिस कॉल पडले कसे काय, कार्याला तुम्हा
अगं मी आपण तुला मी तीन कॉल केलोय टोटल काय त्यामध्ये दोन कॉल झाले, आणि एका एका कॉलचा असाच ऑडिओ मिळाला असा आला, आणि एका कॉलचा आपण बोललो, आणि तिसरा कॉल जेव्हा लावायला लाग मि तर झिरो सेकंद दाखवलं. ते असं झालय हा, म्हणजे ते वेळाने लागलं असेल बहतेक नेटवर्क इश्यूमुळे असं काय झालं काय माहिती? त्यामुळे
हे मुलगी कुठल्यावर तिचं काही तोंड बंद नसते तिचा बॅकग्राउंड ला आवाज येतोच. हा हा
अस अस दे काय होत नाही.
तठी ना
असुदे काय होतय आता लहान मुलगी तर आहे तिचा पण ऑडिओ होईल. आता लहान मुलांचे खूप प्रश्न एक असतात सोड.
हम्म. अगं लई तिला मी जवळ जवळ इतकं पाण्यात भिजली ना ती ह्या. म्हणजे मी जेव्हा टास्क करत होते त्यामुळे ती शांत बसायची नाही मग तिला नळ चालू करून द्यायचो. मग ती खेळत बसायची पाण्यात.
ह अगं सर्दी बिर्दी येईल.
आता मग काय करायचं शांतच बसत नाही आता दीडच वर्षाची अस. काय काउन वगैरे पण तिला समजत नाही एवढं.
हो. ते पण आहे सोड म्हणजे पाणी म्हटल्यावर ते जरा अस.
हम्म खुश म्हणजे काय तिच्याकडं मग बघितलं नाही तरी चालतय.
हम्म. कुठं असं बाथरूम मध्ये ऑन करून द्यायचेस काय टॅप.
नाही बेसिन मध्ये बाथरूम मध्ये कुठे लक्ष मला ठेवायला जमल तसं. किचन वर काम करत असले मी काय आणि कॉलवर बोलत असले तर मग तिथे गॅस चालू असल्यामुळे. ते नाही मग बाथरूम मध्ये.
अर
तिला देते चालू करून.
तिथे काय पुण्यात पाण्या पाणी येतय त्यामुळे काय हे नाही.
हा इथं हे कसं हे मोठे मोठे हौद असतात ना बिल्डिंगसाठी त्यामुळे येतच. हे चोवीस तास नळाला असतच ते.
आपल्या इचलकरं आपल्या इचलकरंजीमध्ये आठ आठ दिवस पाणी हाय.
मी कुठे कुठे गेलो नाही पाण्यासाठी कळश्या घेऊन त्या घागरी घेऊन प्लॅस्टिकच्या.
तेच ग.
बापरे जवाहरनगर काय तिकडं. आवाज मंडळ काय कुठं कुठं गेल मी पाक आपला बाजार आहे ना तिकडचं रस्त्यावरचं. तिकडपर्यंत गेले पाणी भराय.
ते आपल्या इथंच आहे. आपल्या इचलकरजी मध्येच बोबा आहे ग.
हम्म लई बघ पाण्याची लई बोंब आहे सध्या.
हम्म.
आता आणि काय होतं काय माहितीय आमची मम्मी एकटीच आहे. एकतर तिला भरायला होत नाही. थोडं आता खरं खर्चाला पण तिकडे कोण नाही दोघच आहेत.
म्हणजे कमीच असते बॅलर असल्यामुळे.
दोन तीन तीन बॅनर असतात त्यामुळे काय.
हम् हम्.
आणि ती रोज बोरचं पाणी भरते ना सकाळी.
आता काही गल्ली ला एक एक बोर दिल्यात.
गर्दीला तुमची ती काकीची गल्ली बारकी आहे नय. त्यामुळे एकच असेल. आमच्या गर्दीमध्ये बग जवळ जवळ कणी अ तीन आहेत बोर. तीन चार चार आहेत चार.
हम्म म्हणजे
रस्त्यावर एक हाय तिथं हॉटेलवाले आहेत त्यांच्या घराजवळ.
होय.
अन आधी त ती रमजू म रमजू दिदी म्हणून राहत होती बघ रिहाणा. त्यांच्या दारात हे काय आणि तिकडे परटच्या दारात हे काय मरेच दारात अन तिकडं वरती एक हाय आणि त्याचा वरती एक आहे. पाच आहेत गल्लीला. तरी बायका भांडत्यात. पण आता काय उपयोग हे बोर उन्हाळा जर जास्त पाण्याचा प्रॉब्लेम झाला ना तर त्या बोरला पाणीच येत नाही.
उन्हाळ्यात सगळ्याच बोरचं पाणी जाते सोड.
हम्म. कुठल्या तरी एकच बोरवरती मग ते गर्दी होते आणि मग ते पुरत नाही. तुझं एक कॉल झाला बघ दहा मिनिटाचा. परत एक करत असतीस तर कर मग.
लागला तर करतो थांब अ.